हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो हाय.
हा हा हो येतोय. नमस्कार ताई.
नमस्कार नमस्कार. बोलूया काय म्हणता?
टॉपिक घेऊया भाषेवरती म्हणजे आपल्या राज्यात, भारतात किती भाषा आहे नाही का? म्हणजे किती कुठे इम्पॉर्टंट आहे कोण.
हो चालेल ना. आजकाल कस शाळेत पण हे विषय समाविष्ट केले आहेत ना बरेच शाळेमध्ये इव्हन म्हणजे आपल्या इकडच्या पण आहे. भारतातल्या पण आणि बाहेरच्या देशातल्या पण केलेल्या आहेत समाविष्ट.
हो तेच आहे.
हा. तुम्हाला काय वाटतं म्हणजे या भाषाच बाहे देशाच्या भाषा पण आपल्याला जरूरी आहे का येणं म्हणजे आपण कधी कुठे गेलो. म्हणजे आता बरेचशे मुलांच शिक्षणासाठी बाहेर जातात बघा.
हो बरोबर मे पण गेलेली होती ना तर म्हणजे बाहेर. हा बाहेरच्या भाषा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की आता सपोज अ अ. मण गेलोय याला ज वरे इकडे तर तिकडे मोस्टल्यी इंग्लिश बोलता. इंग्लिश ची जी ट्युनिंग आहे ट्यून आहे. खूप हाय लेवलची इंग्लिश त्यांची हा. तर इंग्लिश हाय लेवलची आहे ना तर ते लोक खूप. म्हणजे त्यांना धड इंग्लिश समजत नाही मराठी समजत नाही त्यांच्याशी हि. इंग्लिशमधूनच बोलावं लागतं.
हो ना तेच तेच मग आपण म्हणजे कुठे शिक्षणासाठी बाहेर गेलो तर अडचण ये ना मग खूप असं म्हणजे काय बोयं म्हणजे आधी तर ती शा भाशे आपल्याला अवगत जा, अशी यायला पाहिजे. अ शिकायला पाहिजेत. म्हणजे आता बऱ्याच शाळांमध्ये आहे बघा तू तुम्ही त्या समाविष्ट केलेल्या भाषा फ्रेंच. आमची आहे जशी नंतर दुसऱ्या भाषा पण आहेत.
हो. कुठ गेल्या?
बाकी अ. दुसऱ्या.. हम्म बोला ना.
बाकी झाल्या संस्कृती, संस्कृती, संस्कृती भाषा नाही का म्हणजे. जे अस म्हणजे कोनला मी बोलत नाही ट्रीट नाही करत अस राग नका. नका येऊन देऊ जे म्हणजे असं. प्रत्येक ब्राह्मण समाजामध्ये संस्कृत जास्त वापरतात कारण की ते लोक हे.
नाही त्यांच कस हा त्यांना प्रवचन किंवा वाच. वाचन जास्त असत वा. वाचन असल्यामुळे आणि बघा पूजा पाठ वगैरे ते हे संस्कृत मध्ये श्लोक वगैरे केले जात.
अ आहे आणि शाळेमध्ये पण नववी पासून दहावीपर्यंत आता केलंय संस्कृत
हो नाही पण चांगली आहे ना. ती भाषा पण चांगली आपल्याला कस आलं पाहिजे श्लोक वैगरे आहे ते आले, पाहिजेत मुलांना संस्कृत च थोडफार तरी म्हणजे. ज्ञान हवच ना. असं नाही की अ आपल्याला काही वाचताच येत नाही, समजतच नाही अत आता बघा बर्याचशा इंग्लिश मिीडियमच्या मुलांना मराठी वाचता येत नाही. धड ना हिंदी म्हणजे लिहिता येतं. न बोलता येत. काहीच हे नाही होत.
नाही. आणि विषय काय जे जे पोर इंग्लिश मिीडियमला आहे. ना त्यांना इंग्लिश येत नाही. जे पोर मराठी मीडिय जे मुलं जिल्हा परिषदला त्यांना इंग्लिश येत नाही. ईकडच्याना मराठी येत नाही असत. ह
हे च ना खूप आहे. म्हणजे बाहेर गावाकड जरी मुलं असली, त्यांना बाहेर हे सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात. म त्या ते मागे पडतात. ते एखाद्या वेळेस म्हणजे त्यांना कॉन्फिडन्स नसतो. चार लोकांमध्ये बोलत माझ चुकतं की काय म्हणून असं खूप वेळा होत त्याच्यामुळे ते बोलत नाही येत तरी बोले बोलत नाहीत ते मुलं बरीशी
हो. ते पण बरेच बोलत आणि बाहेर जर गेल ना मोस्ट आप इंग्लिशच बोलता आपल्या इकडे महाराष्ट्रात मराठी बोलता पण मग बाहेर तर म
बरेच ठिकाणी म्हणजे असे बाहेरचे अन्न म्हणजे साऊथ इंडियन वगैरे. तडे आपण गेलो त्या साईड
ते मोस्टली साऊथ इंडियनवाले तर मोस्टली इंग्लिश रेफर करतात त्यांना हिंदी पण नाहीयेत चांगली आणि हिंदी य ती
हिंदी येते हा आपली भाषा नाही समजत म्हणजे इकडनं गेलो तर त्यांना नीट आपल्याला त्यांची भाषा समजत नाही आपण ह
हो पन्नास टक्के लोक हिंदी बोलतात नही बाकी सगळे लोक मराठी आहे हे इंग्लिश
हा तमिळ मध्ये हा तामिळ मध्ये किंवा आंध्र त्यांची कन्नड व गैरे अ ही भाषा
ह
हा तेच ना खरं तर सगळ्या भाषा यायला पाहिजे कोकणी वगैरे.. बऱ्याच भाषा आहेत काही सगळ्यात अवघड बोललं. कन्नड खूप आहे म्हणजे अशी इतकी अवघड आहे ना ते शिकाय..
आणि तेलगू पण तेलगू पण खूप अवघड.. त्यां त्या लोकां त्या लोकांना. पण आपल्या कोण भाषेचा प्रॉब्लेम आहे मराठी त्यांना काहीच..
नाही ना नाही समजा म्हणजे जवळ जवळ... बघा तुम्ही कर्नाटक आणि मराठा बरेचसे लोक मराठी जे.. आहेत ते कर्नाटकाहून आलेले काल.. वरे सा त्यांना थोडफार मराठी त्यां भाषा.. त्यांना होते जमते त्यांना पण आपल्यासारखे. कुठे गेलं कुठे म्हणजे व्हायचं ते आणि प्रत्येक भाष अश सगळ्यांची एवढी चांगली ना इतकी सुंदर आहे सगळ्या असं वाटतं सगळ्या शिकून घे पंजाबी मार... वडी गुजराती.
खूप असं म्हणा की सगळ्या भाषाच झाड एकशे.. पंचवीस का एकशे अठ्ठावीस काहीतरी अशा लँग्वेज आहे एवढ्या.. सळ पण आपल्याना मोस्टली दोन तीनच भाकी. दोन तीनच य म्हणजे नाही. आणि खूप लोक आहे का हा.. आणि आली तर एखाद्याला संस्कृती येत बस नाही.
हो संस्कृत कसं बोलायला नाही जमत. वाचता येते वाचायला जमते असंण त्या. म्हणजे नित्य पठण केलं पाहिजे तर ते आपल्याला अवगत होते म्हणजे समज. ते थोडेफार तरी नाही एक ही शब्द म्हणे काय काय लिहितोय काय बोलतोय काही समजत नाही मग त्या गोष्टी..
हा ते पण..
तुम्हाला किती भाषा येतात मॅडम..
अ तीन येत तीन चार येत चार..
अच्छा हा तुम्ही बाहेर देशात गेला म्हणजे मग तुम्हाला.. ते शिकणं अनिवार्य होतं ते.
हा बरोबर हा तेच कारण की ते लोक पूर्ण म्हणजे. इंग्लिश बोलताना प्रॉपर अस.
ह ह
मग इकडे मराठी तिकडे इंग्लिश त्याच्यामुळे प्रॉब्लेम..
आता बर्याच बर्याचदा बघा आपल्या इकडच्या भारत भारतातल्या नोकरीसाठी वगैरे बाहेर प्रदेशात जातात त्यांची मुलं तिथल्या. वाढलेली मुलं त्यांना म्हणजे जेव्हा येतात मायदेशी त्यांना घेऊन येतात छोट्या छोट्या मुलांना... त्यांना इतकं म्हणजे गोंधळून जातं ते मराठी बोलायचं.
हम्म काही समजत नाही तिथे म्हणजे चहावा असतो ना.
हम्म हम्म हा
हॅलो म्हटलं तिथं नुसतच आपण नाश्ता करायला जातो. चहावाले पाव पावड्यावाले डोस्यावाले ते लोक सुद्धा इंग्लिश मधून बोलत.
हो हो अगदी छोटी छोटी मुलं बघितले ना म्हणजे इतकी छान. फ्लुएंटली बोलतात ना मस्त बोलतात त्यांना कसं ते... तो पर्यायच नाही दुसऱ्याकडे पण जे बाहेर देशात गेलेले आहेत आपल्या इकडचे जे... हिंदू वगैरे म्हणजे... आप भारतातले जे लोक गेले त्यांनी तिथल्या म्हणजे मुलांना... आपली भाषा थोडी तरी माय म्हणजे जी मातृभाषा आहे.. ती शिकवली पाहिजे थोडी तरी.. हा प्रत्येकाची वेगवेगळी मातृभाषा.. प्रत्येकाचं वेगवेगळ हे आहे सगळ्या भाषा छान आहे..
हा ते का आहे शिक शिकलच पाहिजे कारण की..
आता कसं झालंय ना ह हो लक्ष आता कसं झालंय ना मराठीत.. म्हणजे आपण बोल.. पण आपल्या बोलण्यामध्येच इंग्लिश भाषा म्हणजे इंग्लिश उच्चार इतके होतात.. आपल्याला त्या मराठी अर्थच कधी कधी आठवत नाही की नेम..
आठवत नाही. बरोबर बरोबर कारण की आता मराठी जरा राहायल.. खूप आहे मराठी पण लोकांच्या तोंडात येत नाहीत.
तेच म्हणजे खूप म्हणजे असं. बसलेलेच आहे तेे शब्द हिंदी आणि इंग्लिश असं पप म्हणजे पूर्ण अशी... मराठी असं बोलायला गेलो ना त्याच्यात चार पाच वाक्य आपले इंग्लिश मधलेच असतात.
नसतात हो आत्ता पण तेच झालं आपल्यासो प्रॉपर मराठी नाहीयेत...
ह आता तुम्ही प्रॉपर बोलले बघ प्रॉपर हा शब्द इंग्लिश आहे. त मराठीमध्ये हे असं म्हणजे हे होतं..
हो तेच प...
किती तुम्ही आपण प्रयत्न करू की शुद्ध.. मराठी भाषा किंवा शुद्ध आपली म्हणजे कुठलाच शब्द त्याच्यामध्ये नको.. पण शक्यच नाही असा विचार करावा लागतो अरे ह्याला काय बोललं जातं त्याला काय... ज डिक्शनरी घेऊन बसले. लागेल की शब्दासाठी.. तुम्हा म.. तुम्ही शिकवत शिकवायची ना बाकीच्या म्हणजे तुम्ही जे शिकल्याय भाषा तुम्ही शिकवत.. का म मुलांना वगैरे असं काही..
येताना इतकं नाही पण मग एवढं करेक्ट नाही एवढं नाही ज मत असं.. करेक्शन मध्ये पण थोडी थोडी झाली होती सवय... म्हणजे काय झालं तिकडची सवय झाली आणि सोडायची वेळ आली नाही.
अच्छा हा मग तुमचे तिकडे मित्र म्हणजे असे ओळखी... फ्रेंड झाले असतील ना मित्रमैत्रिणी वगैरे त्यांच्याशी संपर्कात राहायचं मग म्हणजे ती विसरली नाही... जाणार भाषात...
हा अजून पण आहे ना आज इथं कॉलेजला पण ये ते... तर होता ना भेट वगैरे ते त्याच लँग्वेज जरा समजत ते.. काय बोलतात पण त्यांना आपली मराठी काही समजत नाही
आपली भाषा त्यांना शिकून द्यायची. ते शिकवतील आता बघा बरेच.. ठिकाणी जे बाहेरचे येतात ना ते पण छान हिंदी वगैरे छान शिकून घेतात आपली भाषा... बरेचसे म्हणजे येतात जे बाहेरचे फॉरेनर्स येतात ना.. ते शिकून घेतात हिंदीमध्ये आणि... तेच पण छान बोलतात अगदी मस्त हिंदी वगैरे छान बोलतात. ते म्हणजे भारती.. पण बाहेरच्या येतात विद्यार्थी ना. प्रत्येक ठिकाणी युनिव्हर्सिटी. सिटी मध्ये वगैरे. नालंदा विद्यापीठ वगैरे आहे. त्या बरेचसे बाहेरचे. मुंबईच्या मुंबई विद्यापीठामध्ये पण बाहेरचे येतात. विद्यार्थी.
आमचे पण. आमचे पण. आमच्या पण इथ युनिव्हर्सिटी. म्हणजे मी विद्यापीठा मध्येच हाय ना. तर तिथ पण बाहेरचे क काश्मीरी. तमिली, तेलगू, एम. पी. पीकडचे लोक. ते लोकांना मोस्टली. हिंदी रेफर एम. पी. वाले मोस्टली हिंदी रेफर करतात. आणि हे तमिल तेलुगू इंग्लिश बोलतात.
हम्म. हम्म तेच म्हणते. चालेल मॅडम आपला वेळ झालाय का?
चला. म हा.